आवाज येतो का हो हो
हा
आवरलं रेंज मध्ये जाण
बाहिलेलव
हॅलो
रेज मध्ये आहे हॅलो
हा हा बोला बोला बोला हॅलो हो येतोय बोला ना काय? काय करताय हा हा काय करताय? हॅलो काय ओ काय करताय आवर आवरलं माज आत आता उठलीय चालय आता आवरयचं पण मला पण येतय तुमचा आवाज क्लेअर
हा हा तेच मी इकडनं लावत होते तर नेटवर्क इश्यू
हम्म हम्म मी बसलो होत स्टेटस टाकत
हा हा मम्मीनी
माझं राहिल होत मी उठले मम्मी इ धुण धुतिये ना
हा का
तुम्ही काय करताय हम्म
हे काय घरातलच आवरू राहिले वरच आवरायला आले वरच आवरायला आले ओ हम्म हा आजही गेली
हम्म
गेली ना हम्म काय तुमची ती ऑर्डर आली नाही आजून ड्रेसची अ
हा
हॅलो काय काय
फेक निघाली फेक फेक निघाली हॅलो.
मग त्याला काय पर्याय नाही का आता हा क्लिअर आहे पर
काहीच नाही काहीच नाही मी तिच्या माग लागली का. तिच्या मागे लागली का. तर मी लुटून नाही जात लॉस मध्ये जाते मी आता चुकून सगळं करील पण तिच्या कधीच माग नई लागना आता मला इतकीअददल घडली की मी चुकून पण तिच्या मागं नाही लागणार आता काही हो काही पण मी दोनदा असच झालं दोनदा गेले पैसे
हा.
एवढ जीव काढून काढून पैसे कमावले आणि असे केले आता नाही.
हा हा.
कालपर्यंत म्हणायची का तिथं त्यांच दुकाने वगैरे सगळं सगळं ना म्हणती का माझ्याकडे री पण नाही ती तिथून मी जे केलं ते काहीच नाही माझ्याकडे.
हा का.
हा जाऊ दे म्हटलं आता गेले गेले आता माझं फक्त एवढंच लक्षात ठेवाय लागल. कमी परत करणार नाही. मग आमच्या वेळेस अशीच बोलली मी पण आता नाही.
हा.
ह आता आता एकदम आता जीव गेला तरी अ तेच ना ठीक आहे मी तेवढ्या दिले हे करून म्हटले हाय हि म्हणतीय. आपण शॉपवर जाऊ सगळं पाहिले मी सगळं चेक केले. आणि तिने काही चेक करेल नाही काहीच नाही.
हा हा.
दर. वेळेस तसच होऊन जात. दुकान हाय म्हण तर मी तिला काय बत सगळं विचारलं मी ते
हा हा.
बघितलं त्यांच्या रले आता तिला म्हली किवा आपण जाऊ डायरेक्ट नाही का दुकानात ठीक आहे मी बोल आपण दुकानात जाऊ ते पण करायला तयार होती मी.
हां
आणि आता म्हणती का खूप एवढं चिखल आहे एवढं आमकं कसं कायम एवढं चिखल पावसात जाऊ. दुकानात कुठं शोधू मी दुकान अशी बोलायला लागली.
दुकानाचा ऍड्रेस आणि ते असेल तर निश्चित शोधा.
आहो दे सगळ्यांना माहिती त्याचे दुकान आदित्य सातपुतेच्या दुकानंत. सगळ्यांना माहिती त्याच दुकान मला माहितीथ. आदित्य सातपुते तो रीलील सटार त्याच दुकान कोणाला नाही माहिती ते इथंच कॉलेज.
हा.
पण त्याची रील नाही की आधी म्हणे त्याची रीलील आहे. अहो ती माधी काय बोलली. अं का त्याची रील ह रील त त्या कोयचीनी नि मल का
हां
केलं अस आता पहून ती काहीच नाही माझ्याकडे.
हम्म.
हं अ काहीच नाही म्हणाली आता काय बोलू. सांगा बर. किती जन आधी लागले? काय असच होत.
हां हां. ती.
आं.
का वो.
काय म्हणता? अ.
तिच्या मम्मीला.
नाई माइती.
नाही म्हंटले मी ते आता कशाला म्हणू आता जाऊ ते झालंचय. आता कशा काय म्हणू, हां, माझ्या मम्मीला मी सांगून केलेली होत ना. अ, मम्मी मी असं अस ज्ञान दाखवलं अस अस ड्रेस घेतीया अस अ, करतीय मी माझ्या मम्मीला सांगून केलेली होती गोष्ट. माज्या मम्मीला मी सगळ सांग व्हय असं असं झा हूं. हॅलो, रेंजवन जाल तुम्ही. हॅलो.
पई कोणी भरेते
कोणाची?
अ, ते ना याचे त्या ड्रेसचे.
आम्हीच भरले व्हते ऑनलाईन.
हा.
बरं झालं मी माझ्या हा, तिने मला सांगितलं का आजचाच दिवस ऑफरहे आजचच हे, आणि त्याच चालू आहे ऑफर खरंच आज. तर त्याच्या आहे ना, त्याच्या दुकानाचेय ना ऑफर चालूये, मी सगळं चेक केलं. पण मग ही म्हणते का की रिलस नाही माझ्याकड, माझ्याकड काहीच नाही. हे मला ज होणे पद्ध शॉपहे, तो समोरून सांगतोय. सगळं आहे मी सगळ बोल्लीय. सगळच केलंय ना, आता काहीच नाई इथ. हं. आता म्हटलं की
आणि केवढ्या केवढ्याचे होते?
अकराशेचे हजारचे तीन, हजारचे तीन होते.
हा का? नऊशे नव्याण्णवची तीन? हा हा. ती मला म्हणत होती तुला घ्यायचे का, तुला घ्यायचे का? हम्म मी म्हंटलं हा घे म्ह टल माला एक ड्रेस. म्हणे पण त्याचे लगेच ऑनलाईन
तिला म्हंटले होते. वहिणी म्हणत होते मला घ्यायचं, हम्म.
ह.
मी आहो तिच्या माग लागली खा दरवेससते हे काय आत तसहे.
अ -ऑनलाइन भरायचे होते आणि आम ते भई साक्षीच्या मैत्रिणींनी, त्यानं त्याच्यामुळे तुझे नई भरले. देऊ, देवाची कृपा झाली मायावर.
अहो ती मी नाही म्हणायची का म्हटलं पूर्ण चेक केलं का सगळं विचारलं का? ती म्हणायची हा माल त्यांनी शॉपचे दुकानचे सगळं नाव बिव सगळं टाकलय. सगळं सगळं केलंय त्यांनी.
हा.
विचारली तू बोलली का ह मी बोलली त दाखवू सगळं
ह!
ती पण सगळं विचार त्याच्यानंतर मग मी मी केले ती जाती त जाती माला पण घेऊन जाती लॉस मधी.
तीन मागचे मा दोन हजार रुपये नाही का हे केले.
ते म ते तिने तेव्हा ही असेच केले तुम्हाला सांगते माझ्या ते मांगचे दोन बर का. सरुमावशीनी ते अकराशे घातले बरं का. ते अशे बी चार पाचं हजार कुड चणे लागे कुठच नाही. कुढच नाही म्हणलं नां अन तिला तेव्हा पण काही फटका नाही बसला ना ओ.
तिला तेवा पण तो फटका नाही बसला याचा, ते दोन हजार रुपयाचा नही का.
तिला नाही बशेल तो आपल्या
आपल्यालाच बशेल होता, म म्हटलं जेव्हा आपण कमवतो तेव्हा हे करत तेव्हा तुला कळल तेव्हा तुला काहीच वाटलं नाही, गेले काय राहिले काय तु तिला भरायला लावले म्हटलं